हॅलो हा माझा वॉइस क्लिअर येते का
हा येतो येतोय बोला
अ ह्या व्हेकेशनला तू कुठे गेली होतीस का
अ नाही तुम्ही कुठे गेला होता का
हा आम्ही सगळे माथेरानला गेलो होतो
हो का मग चांगल ठिकाण आहे का ते फिरण्यासाठी
हो माथेरान हे अतिशय अ सुंदर ठिकाण आहे थंड हवेच ठिकाण आहे
हा मग तुम्ही मला त्याबद्दल काही माहिती सांगू शकताय का
हो अ माथेरान हे एक अ वाहनांना बंदी असलेले, प्रदूषण मुक्त आणि शांत ठिकाण आहे.
हां हां
माथेरान हे रायगड जिल्ह्यामध्ये असलेले एक अतिशय सुंदर थंड हवेचे ठिकाण आहे. अ याच वैशिष्ट्य म्हण येथे कोणत्याही प्रकारच्या वाहनांना बंदी आहे. हा. फक्त दस्तुरी पॉईंट पर्यंतच गाड्या जातात. तिथून पुढे आपण पायी किंवा घोड्यावरून किंवा हात रिक्षाने अस जाव लागत.
हा हा
अ त्यामुळ तेथील कशी हवा अत्यंत शुद्ध प्रदूषण मुक्त आणि चालतय करेंता गाड्यांचं गा. गाड्याच नाहीत म्हटल्यावर प्रदूषणच नाय हवेच प्रदू हा हवे प्रदूषण होत नाही. त्यामुळे ते तिथे शांत आहे. तस माथेरानमध्ये आम्ही अ शालट लेक इको पॉइंट लॉईसा पॉइंट पॅनोरोमा पॉईंट किंग जॉर्ज पॉइंट आणि मंकी पॉइंट बघितले.
हा हा तुम्हाला सगळ्यात जास्त कुठला आवडला म त्यातला पॉईंट
जॉर्ज पॉइंट परत हा नेरत ते माथेरान दरम्यान जाणारी एक टॉय ट्रेन आहे. ते एक ते मुख्य आकर्षण मानल जात. बघण बघायला खूप सुंदर आहे ते. अ तिथून कसं ते ब तोय आकर्षण जाणारे जॉय ट्रेन आहे ना ती घाटातून नागमोडी वळणावरून आणि जंगलातून जाणार एक छोटी ट्रेन असते. ह ती पावसाळी बंद असत्या त्यामुळ उन्हाळ्यातच अ चालू असते ती ट्रेन
ट्रेन काय हां हां
म्हणजे प्रवासामुळ आपल्याला कस नवीन ठिकाणे पाहायला मिळतात.
हा होय.
माथेरान मधील निसर्ग सौंदर्य पाहण्यासारखं आहे तुम्ही वेकेशन ला प्लॅन करत असाल तर तुम्ही माथेरानला नक्की जाऊन या.
ठीक आहे. जाऊन येईन जाऊन येईन नक्की जाऊन येईन अजून काय त्यातलं म्हणजे काय? बघण्यासारखा किंवा तिथं स्टे क कसा करू शकतो आपण माथेरानमध्ये जर आपण फिरायला गेलो तर तिथं स्टे कसा करायचा.
ते तिथे ना हॉटेल्स वगैरे आहेत. आपण ब बुक करू शकतो इथून किंवा आपण तिथ जाऊन पण बुक करू शकतो हॉटेल आहेत धाबे आहेत. आपल्याला म्हणजे परवडेल त्या अ स्टेला तिथं आपण जाऊन ते करू शकता.
हा हा
ठीकये ठीकये.
तुम्ही कुठे आणखी काही गेला होता
आम्ही आ अजून तरी काय प्लॅन केला नाय व्हेकेशनचा पण आमच्या इथे अ वेकेशनला म्हण जे आम्ही सहसा जास् कुठ जातच नाही. आमच्या त म्हणजे मिस्ट रांना असं कसं म्हणजे वे केिशांना सुट्टी नसत ना फक्त लहान मुलांनाच की म आम्ही ते इथं जातो. पन्हाळा कोल्हापूर आंबाबाई च मंदिर
म कोल्हापूरमध्ये पण पन्हाळा मध्ये काय बघण्यासारखं आहे.
पन्हाळा गडच बघण्यासारखाय कोल्हापूरमध्ये अंबाबाईचं मंदिर हाय जोतीबाच मंदिर हाय. अजून अ इकड आपण हेला पैजारवाडीचं एक मंदिर आहे मोठ तिथं त्याला कासव मंदिर पण म्हणतात किंवा इकड बाहुबली साईडला कुंभोज साईडला बाहुबली मध्ये जहाज मंदिर आहे ते आहे बघण्यासारखं त्या साईड ला जरा तुम्ही ह्या साईट ला आला कोल्हापूरच्या तर कनेरीमठ कनेरी मठ पण बघण्यासारखा आहे आणि असं लहान मुलं आप पण लहान मुलं असतात ना म लहान मूल जास्त वेकेशन लहान मुलांसाठी तिज म्हणजे अस असत आपण आप लहान मुलांमूळ आपल्याला वेकेशन मिळतं त्यामुळं कनेरीमठ किंवा अ असं म्हणजे ह्या साईड ला गेला सा किं ते जहाज मंदिर किंवा कनेरी मठ हे कस लहान मुलांसाठी असं जरा आकर्षक आहे ना हे किंवा रामलिंग मध्ये आपण गेला तरी पण तिथं पण असा ते अ असं म्हणतात कि तिथं तीनशे पासष्ट देव म्हणजे ते काय ते गुरुजी आहेत ना
हा
त्यांचा ते मठ आहे मग त्यांचे तिथे तीनशे पासष्ट अशी मंदिर आहेत. तिथ बाहुबली मध्ये कसं जे आपले ते जैन म जैन लोकांचे, ते तिथं तिथं तीनशे पासष्ट अशी मंदिर आहेत. तिथं बा हुबलीमध्ये कसं जे आपले ते जैन लोकांचे ज्या देवता आहेत. ते त्यांच खूप मोठ मंदिर आहे तिथे महाकुंड आहे, ते कुंडात ते महाकुंड असं म्हणजे बघण्यास सार का आहे ना ते लहान मुलांना किंवा आणि अ कनेरीमठ मध्ये कसं लहान मुलांना ते खेळण्यासाठी ती अ म्हणजे खेळ म्हणजे जागा आहे खेळणी आहेत म्हणजे हे हाय पाळणे म्हणा म्हणजे असं सगळं हे आहे आणि अ छान वातावरण आहे लहान मुलांसाठी इकडे कनेरीमठ साईड ला
आणि कोकण मध्ये
ह कोकणमध्ये सहसा मालवणला जास्त जातात ना लोक व्हय जास्त आमचं काय अजून योग आलेलं नाही कोकणमध्ये जायला तरी पण जा असं म्हणजे आपण बघतोस की फोन वर वगैरे मालवण साईड ला जायचं हा हा गणपत पुळे हां बोला
हा गणपतीपुळे या ठिकाणी गेलो होतो तिथला समुद्र हा बघित ला परत सनसेट पॉइंट
गणपतीपूळेमध्ये काय?? हा हा
अ जाताना ते पैजारवाडीचं मंदिर हा जय दुर्ग किल्ला हा असं बरेच ठिकाण
माथेरानमध्ये असं जास्त असं म्हणजे अ हॉटेल्स वगैरे कुठली चांगलेत कि म्हणजे लहान मुलांसाठी स्टे करायला किंवा आपल्याला राहायला म्हणजे आता कुठेतर आपण प्रवासाला गेलो की आपल्या स्त्रियांच जरा आव म्हण जे अवघडंच असतं ना की
आहे आहे आ आहेत आहेत अ म माथेरान मध्ये सगळी सोय आहे अशी म्हण लहान मुलांना जरी घेऊन गेले तरी तरी पण आपल्याला चालेल तीथ
हा म्हणजे कसं आता गरब इथ
तिथं काय असं आपल्याला म्हणजे लहान मुलं जरी नेले तरी ते सेफच आहे कारण तिथं काय आपल्याला हवा हवेचं प्रदूषण पण नसत त्यामुळे कुठलही म्हणजे जंतू वगैरे जात नाहीत त्यामुळं काय आजारी पडण्याच हे पण नाही थंड हवेच ठिकाण आहे त्यामुळ तीथ तुम्ही न्हेऊ शकता त्या लहान मुलांना पण हा आपल्यासाठी पण उत्तम आहे लहान मुलांसाठी पण उत्तम आहे
हा हा माथेरानमध्ये असं फेमस काय खायला वगैरे काय मिळतय तीथ
माथेरानमध्ये एक मिनिट ह
हा हा हा हा बोला
तुमच्या इकडे काय हॅलो
हॅलो हां बोला
तुम कोल्हापूर कोल्हापूरमध्ये काय फेमस
फेमस असं आमच्या इकडे खूप काय आहे कोल्हापूरमध्येध्ये आता कोल्हापूरमध्येध्ये नाश्त्यालाच घेतला सा तर नाश्त्यामध्ये आमच्या इकडे पोहे मिळतात उपीट शिरा असं मिळत किंवा फेमस म्हण मिसळपाव वडापाव. हे फेमस मिळत जेवणामध्ये काय आपली अ आता काय कोल्हापूरचा नॉन व्हेज मध्ये तांबडा पांढरा ती फेमस आहे त्या आ त्यानंतर मग व्हेज मध्ये म्हटलं अस तर मग पनीरच्या काही डिशेस असत वेज कोल्हापुरी असतो प असं काही वेगवेगळ पदार्थ असतात आमच्या इकडे फेमस
हम्म हम्म हम्म तिकडचं पण असं मुगलाई चायनीज
हा हा तिकड फेमस आहेत
हा हा
म्हणजे प आपल्या वेकेशन मध्ये बेस्ट ठिकाण माथेरानं आहे. का म ज्या आम्ही ब करू विजिट एकदा हां हां
मिसळपाव पण मी आपल्या म्हणजे महाराष्ट्रीयन पदार्थ पण
हा म्हणजे इकडचा महारा म्हणजे इकडचा कोण तर तिकडे गेला तर काय गैरसोय होणार नाय. तस आहे ते माथेरानं तुम्ही किती दिवस गेल्या होता. माथेरानमध्ये
आम्ही पाच दिवस होतो. हा म्हणजे सग ब बघून आम्ही थोडे तिथं थांबलेलो थांबून
आपण जरी आता कोल्हापरातून जाय म्हणजे जायच झाल तरी म तरी पण तीन चार दिवस जर आपण स्टे करायच करायला लहान मुलांन सोबत आपल्या सोबत त तरी पण कितपत खर्च येऊ शकतो आपल्याला माथेरानमध्ये
अ आपल्याला तरी येऊ शकतो की आपण जा म्हणजे कशावरून जाणार त्याच्यावरून ठरणार म्हणजे आपण ट्रेननी जाणार की, अ ट ट्रॅवल्सने जाणार की आपली स्वतःची म्हणजे कार असेल त्या त्यानुसार ते
हा ठर ते ठरते हो आपला स्वत तसा वैयक्तिक खर्चावरून ठरत की आपण काय किती वस्तू घेतोय किंवा काय काय खातोय कोणत्या दरातल्या घेतो कुठल्या म्हणजे हॉटेलमध्ये आपण किती वेळ स्टे कर
स्टोक हा त्या हा त्याच्यावरून ठरलं आपण आपलं बजेट प्रमाणे आपण म्हणजे ठरवू शकत की आपण ट्रेन नी जायचं की आपल्या वैयक्तिक गाडीनी जायचं ट्रेननी थोड कमी पडत पण वैयक्तिक आपली गाडी असेल तर म्हणजे बेस्ट कारण आपल्याला कुठं पण स्टे करता येतो की थांबता येते काय पण खायला वगैरे ते हे करू शक
होय होय होय हो ठीक आहे ना तुम्ही सांगितलंय मग त्या माहितीनुसार आम्ही नक्की एकदा वेकेशन ला जाऊ माथेरानला हा तुम्हाला जमलं तुम्ही पण या कोल्हापूरमध्ये मस्त मस्त ठिकाणे आहेत आमच्या इकडे पण हा ह
चालेल थँक यू
झाला बा